हॅलो हा हा
टाईम झालता ह बघितलं. मी बरी ब मगासी. बघितलंतेव्हा साडे आठ मिनटंझलते हाऊन मग ते कधी झालं कळालंच नाही.
कळा आलंच नाही हो.. असंच होतं गप्पांमध्ये बिझी झाल की, टाइम कळत नाहीहः हः हं
जशी भेचने आपली ओळख चांगली होईल.
हो हो हो.. नक्कीच आता माझे काका पण सांग सांगलीलाच राहतात का? तुम्ही.
हो हो सांगलीलाच.
अ माझे काका पण सांगलीला होते. ते प्रोफेसर होते. विडिंग्टक कॉलेज नाही का? ते.
वेलिंग्टन हा ह..
तिथं हो, मग ते आता त्यांची बदली इकडे फर्ग्युसन ला झाली. ते एकच कॉलेज आहे ना त्यांची, संस्थेच मग ते आता पुण्यात आलेहः हः. आम्ही भरपूर दिवस झाले. वाट बघत होतो.
कधी येतात.
कधी येतय म्हणून त्यांचं घर वगैरे सगळं आहे इथं. तिकडे पण होतं. आणि इकडे पण होतं आणि ते, कस गव्हर्नमेंट जॉब म्हणलं म्हणजे होत त्यांचं
हा हा हा...
हम्म. त्यांची घर जागा आहे तिकडे, इकडे ट्रान्सफर झाली आहे पण त्यांची.
मग तुम्ही कधी येत नाही इकडे?
नाही. काही गरज नाही पडत ना, आता एकदा आली होती मी त्यांच्याकडे सांगलीला. पण आता नंतर नाहीच ना कोणी तिकडे, सगळे आमचे नातेवाईक इकडेच आहे खानदेश मधे थोडेसे पुण्यामधे, मोस्ट ऑफ काय करतात ते शिक्षण घेतात आणि ते पुण्यातच स्थायिक होतात. जास्त कुठे जात नाही, मुंबई नाही तर पुणे बस.
हा हा हा हा.
हां.
आमचे भरपूर पाहुणे आहेत. पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत म्हणजे माझ्या माहेरकडचे तर भर पूरजण आहेत. माझे सख्खे काका मुंबईमध्येच आहेत, काकी काकी मुंबईमध्येच आहे, काका माझे मंन म्हणजे काकी आमची मंत्रालयात आहे मुंबईच्या.
हा, आरे वाह!
काका एअर इंडियामध्ये आहेत, हा. काका एअर इंडियामध्ये आहेत.
अच्छा. एज्युकेटेड होती फॅमिली.
हा हा. एज्युकेटेड हा, हो हो. हॅलो. ते इकडे पाऊस पडायलाय ना भरपूर मोठ्याने, त्यामुळं ना रेंज कमी जास्त व्हाय लागलीय.
हो, बरोबर आहे. ते कॉन्स्टंट पाऊस पडत असला ना की रेंज गायबच होते.
कमी, हा गायबस होते.
हो, मी पण आता फोन करायच्या आधी ना रिफ्रेश केला, मोबाईल रिस्टार्ट केला आणि
ह ह हा ह हा तेच आणि माझ्या घरात म्हणजे कसं फाइ जी माझा फोन फाइ जी आहे, कार्ड पण फाइ जी आहे. पण घरात रेंज फाइव जी ची येत नाहीये, फोर जी फोर जी फिरत असं व्हायला.
ओके. हम्म हम्म हम्.
भाऊ पण माझा मोठ भाऊ म्हणजे काकाचा मुलगा सुद्धा बाहेर म्हणजे कॅनेडाला शिकायला आहे.
हा हा हा.
मुलगी त्यांची पुण्यातच आहे.
अच्छा.
हम्म म्हणजे ते सेटल आहेत एक नंबर.
छान, आहे मग.
हम्म. त्याचं पण लग्न आहे आता डिसेंबर मध्ये, जाणार आहे आम्ही पण मुंबईला.
ओके. मुंबईला छानये ओ असं शॉपिंगला वगैरे नाही का? माझी बहीण राहायची ना आधी, ती आता पुण्यात आली. तिचं ट्रान्सफ र झाल्यानंतर पुण्यात आली. मग ती जेव्हा मुंबईला रहायची ना, तेव्हा मी गेले होते तिच्याकडे.
हा हा हां.
इतकं छान आहे ना, आवडलं मला. म्हणजे असं शॉपिंग वगैरेचं बाकी वातावरण नाही आवडलं.
पूर दगदग भर पुर आहे तिकडे.
दगदग आणि ती लोकलची गर्दी यानी ते वातावरण मला बिलकुल नाही आवडलं.
नाही आणि तिथं घाण पण भरपूर असते म्हणजे पावसाळ्यात तर घरातून बाहेरच पडायला नको अन् जे आम्ही स्कूलला ते होते ना मला बाहेर स्कूलला सुद्धा जायला लाग वाटायचं नाही. एवढं घाण व्हायचं पावसात.
हो, ते सगळं तुम ते ना गटारं ते सगळं वर येतं. मी एकदा एक्झामला गेले होते ना अशीच कृषीची काहीतरी एक्झाम होती माझी बापरे बाप किती ते घाण आणि ते मध्येच गाडी पण थांबली म्हणजे ते पूर सारखं हो परिस्थिती तर थांबून जाते ना गाडी इतका वैताग झाला होता.
हा हा अ होय ते भरपूरच होतंय आणि तिकडं ना उश उन्हात किती पण पाऊस असूदे किंवा थंडी तिकडे ऊन भरपूर गरम होतंय भरपूर म्हणजे भर
दम्मट होते असं चिकचिकचिक आणि ते घरी आल्यावर अंघोळंच करावी लागते वेगळंच होते. आता आपण इकडे राहणारी लोकांना नको वाटतं मॅडम तिकडे राहायला.
इकडे आमच्या इथं म्हणजे पुण्यापेक्षा पण इकडं गारवा जास्त असतो मला तर वाटतंय. पुण्या पुण्यात पण थोडी तर गरमी असेल, तर इकडे जसा गारवा आहे तिकडे तसा नसतो.
हा तिकडे जास्त असतो सांगलीला जास्त असतो, पण पुण्यात पण कमी नसतो. कारण इथून कोकण जवळ आहे ना, पुणे ही थंडच आहे. पण याच्या मानने तिकडे थोडा जास्तच असतो, तिकडे पण आले ना मी, खूप थंडावा आहे तिकडे.
आता माझी मुलगीची डिलिव्हरी माझी झाली ना त्यावेळी मी मुंबईमध्येच होते. तर डिसेंबर महिन्यात झाल -ती माझी डिलिव्हरी पण मला ते आपलं जेवढं पाळायचं असते ना स्वेटर घालायचं कान बांधायच काही जमलं नाही मला कारण की मी साधा अंगावर घेऊन झोपले तरी मला घामाघूम व्हायचं तिथं म्हणजे जमायचंच नाही मला. पॅक होऊन झोपलेच नाही मी जरा सुद्धा, मला वाटते एक पाच दिवस कशीबशी झोपले परत मला काही जमलं नाही, म्हटलं मम्मी मला काही नको म्हटले फॅन लावून मला शांत बसू दे. कारण की दगदगच एवढी हो त होती की त्याच्यात आणि काही कळतं नव्हते, एक तर ते गरम गरम जेवायला पण द्यायचे गरम. पाणी पण द्यायचे. त्यात ते गरम कपडे पण घाला बाहेर उष्णता एवढी मला नको वाटायचं. थंडीतच झाली डिलिव्हरी माझी. करावं लाग आता वाटतय की त्याला जर केलं असतं तर बरं झालं असतं
म्हणजे नंतर त्रास होतो ना आपल्याला.
हो, आता थंडी आली की माझे कान वगैरे दुखतात, भरपूर दुखतात कान, दात दुखत
अरे बापरे.
बोलून बोलून त्यावेळेला पण मम्मी म्हणायची बोलू नको सर्दी होते. दात दुखतात परत ऐकलं नाही त्यावेळेला काय होते? हे काय लॉजिक आहे का? म्हणायची मी, तुमचं बोलल्यानंतर थोडी माझा दात दु
नाही आपल्याला खरच ते नको वाटत बरं तेव्हा. पण ते पाळलं ना तर पुढे आपल्याला त्रास नाही होत आणि जर नाही पळालं ना, तर मग आपल्याला नंतर लक्षात येतं, सात आठ वर्ष नंतर अरे हा याच्यामुळे त्रास हो बरं.
आता माझ्या मुलगीला चारच वर्ष झाला तरी मग थंडी पडली तरी माझे दात दुखतात. मग मी विचारात पडते की आता आताच माझं हे झालंय, परत काय होणार? म्हातारपणी तर मला बोलायलाच येणार नाही, म्हणते मी. माझ दात तर पडूनच जाणार आहे. एवढं मी बोलायचे आहे ना, तिथं अ ह्याच्यात. ऑपरेशन म्हणजे-म्हणजे डिलेव्हरी झाली, माझी मम्मी बाळाला घेऊन गेली. माझे मिस्टर पण तू कुठं तर गायब झाले. पप्पा माझे मला कायतरी कपडे आणायला गेले. मी एकटी त्या ऑपरेशन थिएटर मधन वॉर्डमध्ये एकटी चालत.
हं.
कोणी नाही सोबत माझ्या, मी एकटीच चालंत आलीय खाली. सगळ्या म्हणायला लागल्या, अरे तुला काय टेन्शन आहे का? नाही म्हटलं तर का माझं दुःखत नाही? मी कशाला उगाच? माझं दुखतं, दुखतय म्हणू.
हा-हा-हा. अरे बापरे! तुमची मुलगी किती वर्षाची आणि
आत्ता चौथं पूर्ण होईल, गेला डिसेंबरमध्ये.
हो की, म्हणजे शाळेत नाही जात का अजून?
जाते-जाते, इथे अंगणवाडी असते ना. तिथे घातलीय. हा प्ले ग्रुपला मग आता पुढच्या वर्षी आम्ही कडे डिग्रज म्हणून आहे ना, तिथे घालणार आहे तिला.
ओके.
हम्म.
हम-हम-हम्.
तिचं एज्युकेशन जरा म्हणजे सीबीएसई पार्टन मध्येच घालायचं. जे पुढं त्यांना काय कर हा म्हणजे, पुढं त्यांना काही जरी करायचं असलं तर हा.
हम्म, माझा मुलगा सीबीएसई मध्येच आहे ना, खूप फरक पडतो मराठी.
हो-हो, भरपूर-भरपूर फरक.
खूपच्, ती मुलं लगेच इंग्लिशमध्ये अशी फाड-फाड बोलतात. मराठी मिडियमची नाही बोलत एवढी मी, स्वतः मराठी मिडियमला आहे ना, नाही हो तेवढं.
एज्युकेशन सगळे इंग्लिश मध्येच आहे ना, आपण जरी त्यांना मराठी मेडियम मध्ये त्यांना तर पुढे त्यांना टफ जातं ते, कारण की ह भरपूर अनुभव
पाहिजे मॅडम, आमच्या इकडे स्कूल इतक्या छान-छान आहेत ना, काही बघायला गेलं तर. पुण्यात तर खूप सुंदर स्कूल आहे. पीसीएमसी मध्ये काही छान काही नाही, एवढ्या चांगल्या. मग त्या अशा निवडून आपल्याला माहिती पाहिजे की, ह्या खुप चांगला आहे. चांगल्या स्कूल मध्ये ऍडमिशन ऍडमिशन घेणं पण खूप म्हणजे असं भेटतच नाही ऍडमिशन. आता आमच्या इथल्या एक मॅडमनी धानोरी स्कूल म्हणून आहे, गव्हर्नमेंटचीच आहे ती. इतकी छान स्कूल, झेडपीची स्कूल आहे, इतकी मस्त ना! खरंच, तिथे ऍडमिशन भेटणं पण मुष्किल आहे. नुसतं मॅडमनी तीन वर्षापासून लगातार फॉर्म टाकले, तेव्हा चौथ्या वर्षी त्यांच्या मुलाचं ऍडमिशन झालं. सगळी प्रॅक्टिस करून घेतात. सेमी स्कूल आहे ती, मराठी पण नाही, इंग्लिश पण नाही, मुलांचं व्यवथित प्रोग्रेस पण होतो. नंतर स्कॉलरशिप सारख्या एक्झाम पण, एकदम छान! मस्त इतकं छान! छान म्हणजे त्यांच मुलगा इतकं हुशार आहे ना! खरंच, एकदम भारीच! पुणे पण या स्कूल रिलेटेड मला माहितीच नव्हतं ना. हा, असं होतं म्हणजे माहिती असणं पण खूप महत्त्वाच चं आहे की, कोणती स्कूल चांगली असं? ह, मग तुम्ही तुम्हाला टाक यचं ये ना आतापसून थोडं असं मध्ये मध्ये जात राहायच जेव्हा ऍडमिशन येतात ना. तेव्हा सगळ्या स्कूल एकदा फिरत राहायच अस जमलं तसं एक टाइमपास जातो आणि माहिती अगोदर काढून मग व्यवस्थित ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं मुलांच.
हो आता म्हणजे मी आम्ही जी स्कूल ठरवली आहे ना तिच्यासाठी तिथे कसं ह्यांचे इव्हेंट असतात. म्हजे इव्हेंट. मॅनेजमेंट करतात ना मग त्यांची इव्हेंट असतात त्या स्कूलमध्ये त्यामुळे त्यांना त्या स्कूलचं सगळ मा एज्युकेशन कस आहे किती कोणाच लक्ष असतं किंवा काय त्याचं - फॅसिलिटीज वगैरे सगळ माहितीये त्यामुळे आम्ही ती स्कूलच निवडली ये. निवडतानाच असं आहे म्हणजे हे जर हे इव्हेंटला तिते असतात त्यामुळे त्यांच- पण लक्ष राहील ना तिच्यावरती.
हो हो हो
फक्त थोडं लांब आहे डिस्टन्स पाच सहा किलोमीटर. ते तर आहे म्हणजे तिथल्यापेक्षा म्हणजे इथ पाच सहा किलोमीटर ये पण भरपूर वाटते. आपल्या पुण्या मुंबईला पाच सहा किलोमीटर म्हणजे काय खेळ काहीच वाटत नाही.
दहा किलोमीटर बारापर्यंत जातात मुलं हो.
किलोमीटर म्हटलं तरी लहान मुलांना पाठवणं म्हणजे अवघड. असं होते आता आमच्या इथून सांगली हा आता आमच्या इथून सहा तेरा किलोमीटर सांगली ये पण ते आम्हाला जास्त रोज डेली आम्ही अपडाऊन करू शकत नाही सांगलीला जॉबसाठी म्हणा म्हणजे जर सॅलरी हा जर सॅलरी तशी परवडणारी असली तर आम्ही ठीक ये म्हणू मग सॅलरी परवड हा भाडं म्हणजे पेट्रोल भाडं पण नाही. बसेस अवेलेबल आहेत इथ तिथल्या सारखं इथे रिक्षा ऑटो रिक्षा वगैरे नसत वडाप म्हण म्हणजे व्हॅन असतेना आपली तशी व्हॅन किंवा मग डायरेक्ट हेे म्हणजे बसेस हे दोन ऑपशन असेल किंवा ती का आपली गाडी.
हो हो हो
मग तर तिथे जर. वीस व वीस पर्यंत पगार असेल ना तर चालेल सांगली अपडाऊन करेल चालेल. असं असतेय.
की काही म्हण. मॅडम आपले दहा मिनटं झाले येत हो मी इकडून कॉल करू का की
उद्या करूया मग उद्या करूया आता जरा स्वयंपाक पेन करून घेते.
चालेल चालेल वेळ झालाय ना स्वयंपाकाचा म्हणूनच विचारलं चालेल.
तुम्ही एक स्कूल वरून आले की मला कॉल करा.
हो हो हो चालेल.